म्हटलं काय झालं काय माहिती रिस
हा नयत फोन आलता मिस्ट्र अनचा हा जरा बाहेर जायचं बोलता येते काय नाही आपण मग ते पण एक दहा मिनिटं एवढं बोलू आणि मग उद्या करते मग मी हा ते जरा परवा लग्न आहे ना हो जरा ल थोडस बाहेर जायचंय मग ते मुलीला चप्पल वगैरे घ्यायचंय हा माझ्या अ सासूबाईंच्या माहेरी आहे माझं सासूबाईचा माहेर इथलंच आहे ना गावात मग त्यांच्या नात नी म्हणजे भावाच्या मुलीच लग्न आहे हम्म मग ते जरा मुला चप्पल वगैरे घ्यायचंय हम्म चालेल आपण एवढे तेच ना काही नाही आपण एवढे कॉल करू मग उद्या मी आणि करते तुम्हाला
हो हो चालेल ते आता आमच्या इथ पण असं गणपती वर काात अ म्हणे अस ोरेशन असत पण आम मंड असतोय गणपती मग तो मोठा असतो सार्वजनिक म्हणतात ना त्या पद्धतीमध्ये असं मग तिथं असं ना आमच्या इथं खेळ वगैरे असतात म्हणजे आता आ आता करायला लागले पहिले एवढं म्हणजे पीडित चालत नव्हतं ना बायका वगैरे जास्त बात नाही काही नाही मग आता ह्या आता आता काय करायला लागले आता यंग जनरेशन आलं ना मग जरा विचार करतात क आपापल्याच बायका घेऊन जायचं म्हणजे बाकीचे पाठवतील अस नाही का मग आ आमच्या इ खेळ पण घेतात मिस्टरचे मिस्टर आणि त्यांची वाईफ असे एकत्र असं काहीतरी वेगळं असं सात आठ दिवस खूप छान असंठ आठ ते दहा दिवस खूप छान ते तीन दिवस तर बायकांसाठीच दिलेले असतात गौरी मधले होय मग ते असं तुमच्या इथं फराळ वगैरे असं घरगुती असतं का विकत चालता तुम्ही
नाही फराळ सर्व घरातच बनवतो आम्ही
होय ना आमच्या इथं पण
आणि आपलं कस आहे तेच ना आपलं मोठ जॉईंट फॅमिली असल्याने ना आपल्याला ते एक किलो आणि अर्धा किलो असं पुरत
पुरतच नाही
आणि ते घरात केलेलं कस आपण केलेलं की पण म्हणजे चांगलं उत्तमच असत आणि ते जास्त प्रमाणात पण होतं ना आपण तेवढंच खर्चामध्ये घरात आणि आ ते बाहेरच कस कोणत्या तेलात वगैरे बनवत ते मग ते आपलं म्हणजे शरी शरीराच्या दृष्टीने चांगलं नसतं ते
हा आमचे शास्रे तर मिलिटरी रिटायर असल्यामुळे अ ते प बनवावंच लागतं नाही का ते का आणवले म्हणा आहे ते आपण जे दिवाळीचा फराळ असतो ना तो सगळ्या प्रॉपरली आम्ही गणपतीत पण बनवतो आणि सगळं काय होतं की बाबा आपण पण खातोच हो म्हणजे सगळ्यांनाच मिळून जात ते चार पाच विकत
हो ना चकली चांगली होते का तुमची चकली कसं बनवता तुम्ही नाही म्हणजे माझे पण छान होते जरा तुमच कस
ह ते आ ते आमच्या घतात पण तरी ण सांगते मला बऱ्यापैकी माहित आहे तर ते आम्ही ह्याच्या करतो तांदळाच्या पिठा च्या
हो मग ते भाजून वगैरे घेतात
हा हा सगळं तांदुळाचं पेठ वगैरे भाजून घ्यायचे मग त्याच्यात अजून काहीतरी दोन तीन अस पदार्थ टाकतात आत्या आम्हाला एवढं काय म्ह आमच्या आत्या देतात म्हणजे आम्ही शेवटीग त्या मोठ त्याच्यामुळे त्या आजर्यंत आम्हाला प वगरे म्हणूनगरेेत आ
नाही आमच्याकडे तसं नाही हे सगळं मीच करते म्हणजे हा मी एक एक किलो तांदूळ घेते एक किलो तांदूळला सर्व एक एक वाटी डाळी घेतो आम्ही भाजणीच त्याला भाजणीच चकली बोलता ना अ परेशांचे तांदूळ पाासून छान होत ते जे रेशमंगचे तांदूळ असतात ना ते तांदूळ स्वछ स्वच्छ धुऊन असं ए काडावर वा सुकून घेत मग एक एक वाटी डाळ समज मूग डाळ आणि तुरडाळ तुर डाळ सोडू ना उडीत डाळ अ थोडस शाबू अर्धी वाटी पोहे असं सर्व भाजून घेतो भाजून मग आपण गिरणीतून दळून आणून त्यात तर उदळताना धने आणि जिरे पण भाजून घातलं तरी चालतं छान होतं हो त्यातच हो आमच्याकडे बडशब नाही टाकत म्हणजे बडिशब पुनणाला त्यात आवडत नाही हा आणि मग आपण चकली मसाला पण घातला नाही घातलं तरी मग घरच नाही का तिळ ओवा आणि तिखट मीठ सगळं घालून तेल अर्धी वाटी किंवा एक वाटी त्यात तेल घालून मग अस तेल थोडं गरम करून घेतो कोमट आणि मग कोमट पाणी नाही भिजवतं छान होतं ते चकली पण
होय का अस म्हणजे थोडं थोडंळून
हा नाही आहे बघा का सुक पीठ असतना त्यात पहिले सर्व सुक मसाले मिक्स करून घ्यायचे म्हणजे जे पीठ आपण तयार आणतो ना बनवून द गिरणीमधून त्यातच मग तिखट मीठ म्हणजे तेल वगैरे आणि ओवा तिळ तिखट हळद सगळं घालून ते एकदा मिक्स करून घेतलं ना मग जसं लागत लागत कोमट पाणी घालून भिजून घ्यायचं जस आपण भाकरीच पीठ मळतो ना त्या पद्धतीने चांगलं छान मळून घेतला मग छान होत ते हो जे जवळ एक वाटी तेल लागत मग ते छान कुरकुरीत होता
म्हणजे मळतानाच ते
हो मळताना नाही मग मी तेच सांगते ना आपण जेव्हा एकदा स्पीट कालून घेतलय ना त्यातच सुक्या पीठमध्येच तेल घालून घ्यायचं एक वाटी कोमट करून हा कडून घालून घ्यायचं मग ते हातानेच सर्व मिक्सर मिक्स करून ठेवायचं साईड ला हम्म आणि मग जस लागत लागत आपण मग कोमट पाणीने जस पीठ भिजवतो भाकरीच त्या पद्धतीने भिजवायच
होय का मी म्हणजे म नाही एवढं पण असं पहिलं काय केलं होतं एकदा दिदी आमची करायची मग ते साईड ला असं दाबून थोडस गरम पाणी हे करून ना असं दाबून ठेवायचे एका साईड ला म्हणजे हि द्यायच्या म्हणतो ना आपण वाफ दिल्यासारखं अस दाबण हा आणि मग ते थोडं तसं लागल असं लागल असं थोडं थोडं म्हळायची म्हणजे एका घाण्या गणीच नाही का ते आपण छोटस करतो ते तेवढं म्हणायचचा आणि त्याच्यामध्ये घालून म येत अस आणि ऍक्च्युली काय ल्ललं आता आम आत्या वगैरे म्हणजे सगला त्याचात आम्ही फक्त करतो ते चकली म्हणा शंकरबाई म्हणा त्याच्यामध्ये एवढ्या जॉईंट असल्यामुळे दोन सासवा वगैरे आहेत ना मग ते कस थोडंफार आम्हाला ते मदतच खातात त्या म्हणजे पला तर एवढं ज आ वर् त्याच्या होत मत म
ते पण छान होत ऐकले मी ती पण चकरी पण ते अस एकदाम मी केलते तर त्याला तेल जास्त पक धरलं होतं म्हणजे
हा का आमच्या मममी हे पण करते ते उकडीचे उकडायचं असतं बघा पीठ घव्हाचं का कोणतं? आणि ते बांधायचं एकदम आवळून.
हो हो ते पण माहिती आहे मला ते त्यात मुगाची डाळ घालतात ना? डाळ घालून केलत का मैदा मैदा पीठ असतं ते शक्यतो हो मैदा पीठ एका कापडमध्ये बांधून त्याला कुकरमध्ये शिट्टी देता ना,
द्यायची हा आणि मग ते काढायचं मग ते असं घट्ट झालेलं तर मग ते फोडायचं फोडायचं हा घ्यायचं आणि म तेची आपण ती चपली ना धरतय पण ती चुकली कधी अशी ती सुटत वगैरे नाही कधी सुटते वरे अस तेलामध्ये टाकल्यानंतर ते तस होत नाही वाटत असं म्हणतात म काय आणि आम्ही आत्तापर्यंत केलच चक छानच म्हणजे ह हे आता आपण मी सांगितलं तुम्ही सांगितलंय त्या पद्धतीची करतो ना तर ती कधी अशी सुटत नाही
नाही हा हा हो हो हो तेच तुकडा होत नाही तुकडा होत नाही नाही म्हणजे
तुकड पडत ेत नाही तर काही काही बा म्हणजे असं पहिलं मी कुणाकुणाचे असं बघितलं होतं ते तेला टाकलं ना ग ते सुटायचं
हो आणि मग ते असं झालं का आपल्याला करायचं मोडच राहत नाही.
नाही हा कोणती पण गोष्ट असेल तर ते व्यवस्थित झाले तर कि ते आपल्याला एक मेंट पण किती असते ना होय. मला ते पोळ्या वगैरे तशा झाल्यात ना मग मला ते म्हणजे हेवडतं नाही काय एका दिवस पोळ्याचं ते पुरण वगैरे पातळ होणार नाही तर काय म्हणजे पोळी व्यवस्थ तर ते ये ना ना मग ती लाठूशीच वाटत नाही लाट पर्यंत ते कि बाई आलेच नाही व्यवस्थित आलीच नाही आणि छान झालं ना आम्ही लग्न झालं झा आम्हाला स्टाला येतव्हते एवढे पोळी वगैरे अस आ वगैरेच करायच्या आणि एक व एक वेळेस एवढं छान झालं ते पुरणपण आणि म्हणजे पठ पण आणि खूप छान अस आम्ही एक पस्तीस तेस आ लागते त्याच आम्हाला करायला. तीस पस्तीसय मग पस्तीस चाळीसात पोळे केले.
जवळ जवळ अस काय तर सण वार असल्यावर कसं नंद आनंद वगैरे पण येत असताना घरी तेव्हा तर मग एक एक किलो डाळ घालाव लागते.
होय ना
हो आणि मीच करते माझा पोळ्या चांगल्या होत कधीच तुटत नाही. फटत वगैरे पण नाही हो
ते एखाद्याच्या हाताला राहतच बाई एखाद्याच्या हाताला चव पण असत आमच्या आमच्या न नंतर खूप छान काही तिला करायला हव आम्ही आजपर्यंत सगळ्या वस्तू गोष्टी शिकला नो तर तुझ्या त काही करू म्हणे पटनऊन कसणलव टाकून जाऊ दे की एवढं छान लागणार काय बोलायला सगून आम्हाला येतच नाही.
ते स्नान हे आ प्रत्येकाच्या हातातच वेगळीच असते. आणि आपल्याला कसं आहे आप आपल्या हाताचं जेवण जेवन जेवन पण कंटाळायेतं. म्हणजे कधी तर अस जाऊ बदलले किंवा, पण कुणाचं तर घरी गेल्यावर मग ते थोडं आपल्याला वेगळं वाटतं. हा आता माझं पण तसच रोज आपणच करून आपणच
आपणच खायचो होय ते कोणीतरी एखाद्यास वेगळ मला मटण फक्त अस वाटत म्हणजे इथं अस आमच्या घरात मीच करते, मटनाच कालवण वा वगैरे बिर्याणी वगैरे असेल ना तर ते मी करणार, आणी मग ते अस असं वाटतं ना की बाई जर वेळीस आपणच करायचं आपणच खायच नाही का मग मी आवर्जुन मम्मीकडे गेले ना - तिकडे जागणार वगैरे मग त्यांना तुम्ही करा मम्मी येते. असं छान म्हणत कधी तरी ते असं दुसऱ्यांच्या हातच हम्. आतां बिर्याणी पण खूप छान आहेेत मी नंतरच्याकडलाल ना तुम्हाला बिर्याणीची रेसिपी वगैरे सांगेन.
हो ना ह बिरणी वगरे पण म्हणजे तुम्ही सगळं घ ात बनवता आढताना.
होय होय होय
हा तुम्ही नॉनवज नॉनवज खाणारे आहे वाटत. हा आमच्या घरात सर्वात जण खाता पण मेनाय मी पहिपस नाही खाल् म्हणजे आईव लांकडे आणत नव्हते ना घरात तर मग त्यामुळे मला सवयच नाही लागली ती. वय लाग तर कस लहानपणापासूनच लागते लग्न झाल्यावर पण काय का जण खाता नंतर पण माझ ना म्हणजे मी कधीच खाल्ले नाही अजूनपर्यंत पण इच्छा नाही झालीय आणि माझ्या मुलांना मी मुलांना मी लहान असल्या सवय लावले होते पण कसय आता ते कोण काय बोलत की शाळेमध्ये काय माहिती ते आता स्वत मनाने खायच सोडलय नाहीतर दोघ पण एवढं छान जेवत होते आता ते असं माझ्यासारखं ते पण करू नये म्हणून म त्यांना लहान असल्या पासुनच सवय लावलेच होते पण आता ते मनानेच खायला नको बोलताय आता काय करणार
बाई च बर बरोबर ठीक आहे झालंय टइम चालेल हा ठीक आहे ते करा मग नंतर हा ओके चालेल बाय
म ह्याच्यावर ना ते व्हाईट कलरच आईने मला ते हे आणलंय ना